का हो हो हो
हा तेच अं मला आणि कुणाच काय येतंय कॉल बहतेक साधा येत वाटत एकच मिनिट
हा
हॅलो
हॅलो
हा कुठून बोलतायई तुम्ही
अ आम्ही अ महाराष्ट्रातून बोलत आहे
अच्छा म्हणजे मी पुण्या पुण्यातून बोलते तसं मी म्हटले
अच्छा अच्छा तस का आम्ही का बुलढाणा सिटी मधून
अच्छा हा हा हा बाकी मग या पबद्दल कस काय आलं तुम्हाला
अ आम्हाला का तेच मॅडमनीच सांगितलं होत, त्यातलाय का,
हा हा,
लिंक वगैरे शेअर केली मग,
मग आता तुम्ही नवीन जॉईन झाले का?
हो म्हणजे नवीनच आहे,
मी पण रिसेंटली जॉईन झाले, म्हज्या माझ्या एका फ्रेंडनी सांगितलं. मग ती बोलली की ते पहिले हे टास्क कंप्लीट केल्यानंतर, मध्ये दुसरे टास्क येतात असे म्हणून, बाकी मग बुलढाण्यामध्ये काय आहे बघण्यासारखं?
अ बुलढाण्यामध्ये म्हणजे, आता हे बघा एक आधी तरी म्हणजे हिल स्टेशन म्हणूनच, लोक इथे यायचे, कारण खूप थंड हवेचं ठिकाण आहे, पहाड इलाका आहे, त्यामुळे खूप थंड राहते इथे, वातावरण वगैरे आता, आजही बघा सकाळपासूनच पाऊस चालू आहे आमच्या इथे,
अच्छा, इकडे काय नाही पाऊस इतका म्हणजे नाहीच, मग काल परवा फक्त थोडास अस रिमझिमला आला, तिकडे जोर रात आहे, का जास्त आहे पाऊस,
हम्म,
तुमचे मग किती वगैरे टास्क कंप्लीट झाले आतापर्यंत,
आता त्यांचा पहिल्या टास्कमध्ये एकोणतीस कॉल करा, असं आलं होतं.
अच्छा,
मग आता माझा पहिलाच टास्क आहे हा, त्यामध्ये, मी दोन तीन काल कॉल केले. म्हणजे, आपण एक त्याच व्यक्तीला तीन वेळा कॉल करू शकतो. असं आपण आहे, त्यामध्ये हम, पण ते दहा, दहा मिनिटाचा कॉल कंप्लीट व्हायला पाहिजे असो
हो,
ऍक्चुली मला पण म्हणजे, वर्क फ्रॉम होम पाजे होत आता, त्यामु म्हटलं बघू या तरी ट्राय करून,
अच्छा तुम्ही काही आधी जॉब वगैरे करत होते?
हा मी जॉब करत होते. पण आता कस, त्यांच शिफ्ट म्हणजे पहिला आम्ही गुजरातला होतो. मग त्यांची बदली झाली ना, इकडे मग आता लगेच, तरी का आहे दुसरी, री भेटत नाही तोपर्यंत म्हंटलं बघूया आपण हम,
नाही खूप छान हो,
हा ना मी, पण मग ते कस होतं जरा, अरे वा च, ते घरचं रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळत म्हणजे, असं बरं पडतं ना वर्क फ्रॉम होम.
हो हेच बरं पडतं, आपलं म्हणजे, गृहिणींसाठी तर बेस्टच आहे. समजा,
डम्हणजे सगळं मॅनेज करायचं डबाास, सगळं तुम्हाला तर मुलं, असल्यावर मग जास्तच तुमचं तर, वेळ कसा जात असेल कळत नसणार,
कळत नाही, पण मग असं असतं ना की स्वतःसाठी काहीतरी करायचं.
हा ते पण असत, हो तुमचं बाकी म्हणजे शिक्षण काय झालं?
अ माझं का मी समजा माझी बारावी झालीय नंतर पण मी असे प्रायव्हेट जॉब वगैरे केलेत पण मग जसं मुलं मु मोठे होत गेले तसं नाही होत ना बाहेर जाऊन जॉब करणं हा लहान आहेत माझे मुलं हा मग नाही होत जस लहान आहेत तर बाहेर जाऊन होण करण
हो हो
सगळंच बघा लागतं घरच
मी पण म्हणजे त्यासाठीच आता ब्रेक घेतला थोडं म्हणजे प्लॅनिंग वगैरे करतायत ण मग ते स्वतः हेटिक होत ना बाहेर जाऊन
हो जास्च होतं आणि तुमच्या ते पुण्या मुंबई सारख्या श सिटीला तर भरपूर म्हणजे, ट्रॅव्हल्स
हा ट्राफिक भरपूर असतं, इकडं. म्हणजे खूप जास्त. तसं इथं पण बघण्यासारखे पॉईंट छान आहेत.
हो पुण्याला, आम्ही म्हणजे खूपदा आम्ही वीजिट वगैरे दिलेली. या आहे. म्हणजे इथेच राहतो माझ्या मुलीच्या पण असतात म्हणजे तिथे इंटरव्ह्यू वगैरे साठी येते ती. तर म्हणजे राहतो आम्ही 'दगडू शेट 'खूप म्हणजे माझी मुलगी जास्त टाईम ला, दगडू शेट शेट ला जाते तिला खूप आवडतात.
म्हणजे फिरण्यासारखे इथे छान, छान. ठिकाण आहेत. परत प्रतिबालाजी पण छान आहे ते थोडं लांब आहे. पण छान आहे, बघण्यासारखं.
हो. भरपूर स्पॉट आहेत, तसे पुण्याला तर. जवळपास. पण तेवढंच आहे की म्हणजे जिथं आपण असलो तिथे खूप दूर दूर अस
हा तिथून, खूप दूर दूर आणि ते कसं ट्राफिक मुळे ना म्हणजे असं खूप तो कंटाळा ये असं नको नको होऊन जात.
ट्राफिक मुळेच वाटत. मग नाहीतर मग बाकी फिरायला तर छानच.
हा. तिकडे कसं ट्राफिक वगैरे असतं नसत. इतकं तुमच्या, तुमच्या इथ ते म्हंटलं, ट्राफिक का असतं?
नाही नाही आमचा बुलढाणा म्हणजे जास्त असं मोठ सिटी नाहीे म्हणजे आहे सिटीज आहे, पण मग एवढी मोठी नाहीे. की खूप जास्त असं ट्राफिक वगैरे. घाईन, मस्त मोकळ वातावरण असतं, पोल्युशन नाही जास्त. वाहन नसतात जास्त, म्हणजे तुम्हाला माहित नाही काय हिक
नाही, नाही मला नाही माहिती.
अच्छा म तुम्हाला, ' मलकापूर 'वगैरे माहितीय का? अकोला, विदर्भ.
हा हा अकोला, विदर् विदर्भ, साईड ला येतं का ते?
हा विदर्भ विदर्भातच आहे ना.
हा हा हा म्हणजे मी, कधी शेगावला नाही आले. आता बघूया घरचे प्लॅन करतात ट्रिप.
नाही खूप छान! शेगाव-संस्था इतकी छान आहे ना, ताई तुम्हाला काय सांगू मी इतकी फिरली आहे. इतकी फिरली आहे मी देवस्थान. पण असं वाटते शेगाव सारखं दुसरं कोणतंच हे नाही. हो, म्हणजे तुम्ही या एकदा, विजिट द्या. खूप सुंदर आहे!
हा. आत्ताच एक त्यांना, मी कॉल केला होता त्या पण ताई बोलल्या, की शेगाव खूप छान आहे. म्हणजे मला खूप शेगाव खूप आवडतं म्हणून.
शेगाव मध्ये म्हणजे स्वच्छता पण तुम्ही जिथे तिथे स्वच्छ आणि तिथले लोक माउली शिवाय बोलतच नाहीत आपल्यासोबत म्हणजे इतक चांगल ग चांगले रिस्पॉन्स ते अस चिडचिड नाही दुसऱ्या ठिकाणी तुम्ही कठ पशाचा खेळ नुसता मला तरी असच वाटते की नसते पैसे पैश्यावरतीच आहे सगळं कि पैसे द्या मग समजा तुमचे जुते चप्पल ठेवण्यापासून पैसे मागतात लोक अस आहे तिथे तर तुम्हाला म्हणजे जेवणासाठी पण नाही पैसे द्याववे लागत तिथे लगेच तुम्ही म्हणजे पूजा वगैरे हे करा दर्शन करा छान लगेच तुम्हाला महाप्रसादाकडे
हो ना मग त्यामध्ये म्हणजे महाप्रसादा पण काय त्यांनी घेत नाहीत का पैसे
नाही काहीच नाही नाही बिलकुल नाही पैसेच म्हणजे कोणत्याच गोष्टी तिथं तुम्हाला तिथे पे नाही करायला लागणार मॅम म्हणजे माहिती काय खण्यासाठी सुद्धा तुम्हाला तिथे निवास आहेत भक्त निवास आहेत तुम्ही तिथे म्हणजे फ्री म राहू शकता फक्त त्याच असं आहे तुम्हाला आधी नंबर लावा लागतो त्याची वेबसाईट असते तथ त म्हण त्या वेबसाईटला जायच त्यांना सांगायचं की आम्ही या तारखेला येऊ तर ते तुमची बुकिंग करू ठेवता तर मला वाटते ते मला एक हा दोन महिन्या आधी काहीतरी करावं लागते तर मग वेटिंग वरती जाते लिस्ट
ह ह ह ऍक्चुली मला कस म्हणजे अस स्वच्छ वग ख कडन मी ऐकलं की तिथं खूप शिस्त स्वच्छता आहे मला पण जाण्याची इच्छा आहे आता बघू कारण मी शिर्डी वगैरे बघितलंय हा हा शिर्डीत पण आहे म्हणजे स्वच्छ आहे पण अस गाव म ज जास्तच ऐकलं
हो नाही शेगाव सारखं तुम्हाला कुठेच नाही आता तुम्ही आल्यावरती तुम्हाला कळेलच की शेगाव सारखं असं कुठेच नाही जे गजानन महाराज संचा आहे ना तर म्हणजे खूप तिथे भक्त तर इतके आहेत त्यांचे की बस आणि ते साक्षात आहेत बरं म्हणजे साक्षात तिथे गजानन महाराज राहिलेले आहेत ना त्यांची समाधीच आहे ती
अच्छा हा हा हा हा
तर मग म्हणजे खूप लोकांचा विश्वास आहे त्यांच्यावरती म्हणजे म माझा सुद्धा माझ्या घरच्यांचा सुद्धा खूप जास्त असा विश्वास आहे लोक तर पारी वारी वारी करतात आता पंढरपूर वरून ये येत ना ला म्हणजे येतात पंढपूरून जात आता आमच्या इथे पण आम् प्रगट दिन वगैरे केला ना त आमच्या समज सोसायटी जी आहे त्यांच्या एकेकाच्या घरातून निघते दिंडी म्हणजे इथून शेगाव सांगा दीड तास सगळ जा लाग तो जायला दीड दोन तास आणि अस म्हणजे ते भज वगरे म्हणत जातात ना मग अडीच तास वाटरी लागतो पण काहीच कळत नाही मॅडम की आप म्हणजे इतकं दूर आपण जाते की पाय दुखतय असं काहीच नाही होत
हो ना हा ते म्हणजे गरूंच्या मार्गामध्ये अस असल ना तर तस म्हणजे एवढं हे होत की म्हणजे छान वाटतं आपल्याला आणि अनुभव पण छान येतात
हो
आम्ही कसं लहान असल्यापासून शिर्डीला एक म्हणजे वर्षातून एकदा जात होतो पण आता बरेच दिवस झालं मध्ये जाणं झालं नाही लग्न झाल्यापासून माझ मग आता बघायचं परत कधी जाणं होतं पण असं छान वाटत म्हणजे स्वच्छता असेल ना त्या ठिकाणी मस्त वाटत जायला
हो बरोबर तुम्ही आता पुण्याला राहतात तर मग जेजुरी वगैरेला आ गेलाच असाल ना
नाही बघितलं नाही अजून जेजुरी पण
अच् वगरे तिकडे येऊन सगळं
अच्छा चालेल म आता तुम्ही करणार असाल तर करा मी ठेवतो ते मग झाले याचे द